आर सनीच्या ह्याच्यात दोन- तीन करणार आणि मदरचे तीन राहिल्यात ते तीन परत करणार. आता सव्वीसावा कॉल चालू हाय माझा.
होय. कुणा कुणाला केलेल? अन्या-
अं अनिकेत.
हं.
परत त्या अनिकेतचा जोडीदार ना ए ओम.
हम्म.
त्याला परत- मदर ला अजून एक एक वूट घर आहे त्याला. सनीला दोन केलीत. असच की. काय माहीत लेका. बरेच केलते कोणा कोणाला.
ह
आ आ आणि आनूचं झाल का
नाय झालेल. आन्याला एकच होते ते कालच घरी गेलेत. आर, ज्या जनतर मंतरवर कोण आलय?
नाही कोण आलं.
तृतीयपंथी आलंय म्हणे वरच्या-
आर सि बी च आली ती तिथ.
पंजाबी आल्यामुळे जरा वातावरण तापलंय बर का ते.
बोलायच नाही ना तू. तुला संध्याकाळी मी भेटल्यावर सांगतो त्याच्याबद्दल सगळ.
हम्म. बर काय झालं?
आर! ते कसं केलं रे बरंच.
व्हय.
भावा तुला कुठली गोष्ट होती सांगू? सांग मला गोष्ट कुठली सांगू?
सांग कुठली पण.
तू सांग की. शेतरीकडची काय सांगू? भावा ती सांगितली की. बाहेरची बाहेरची विषय कुठे.
कुठली आता बाहेरची? हं. तू सांग तुझ्या-
सांग की बाहेर-
हम्
भावाज विचार की तू विचार. कालचा कुठला कुठला विषय होता काही? होता कुठला विषय काल?
काल सोशल होतं ना? सोशल माइंडसेट.
सोशल माईंड सेट का? भावा ते -
तर मला नक्कीे काही कळालं नव्हतं. परत मला कळला ते क्वेश्चन.
बोलायचं तरी पण. दाबून बोलायच भ्यायच नाही. सुटी द्यायची ना भावा. तुला सांगू का भावा?
हं.
बोलायला कवा भ्यायचं नाही. बोलायला भ्याला संम्पला तू.
तस अरे ती डिफिकल्ट शब्द आहे ती नाही का जरा. ती बोलाय येत नाही र मला. अशी करेक्ट म्हणजे हे होत नाही. तसा होतोय विषय.
आं आता काय? तसं नसतंय भावा
नीट तेच उच्चार होत नाही कीर.
तू भेलास की संपला एवढ ध्यानात ठेव.
तसच होतय गर्दी आता जरा मला आलाय कॉन्फिडन्स जे बोलायचय हेचा.
कॉन्फिडन्स महत्वाचा नसतोय भावा.
फक्त काय होते माहिती आहे का दुसऱ्यांन आंसर सागितल का नाही. तेच ऐकलं का नाही आपल्या मनात जाते.
आशा विषय होते.
आवाज येतोय
यती काय
काय करतोय भावा?
टाईप करतोय.
पिसे आहे तुझ्याकडं?
नाही लॅपटॉप आहे पण जुना आहे लय जुना आहे.
त्याच्यावर पाक्षी झालेली आहे लई लई लई हे झालेत त्याच्यावर
असून तेवढा तर आमच्या नाग एवढा.
लॅपटॉप नाही भावा तुझ्याकड
नाही
प्रोजेक्ट बीजेक्ट कशावर केला सा? म्हणजे मी माझ माझा प्रोजेक्ट चेक करण्याच्या मापातच म्या सोड. वर्ड बिर्ड चालत नाही माझ्यावर पण तू कशावर केलास? प्रोजेक्ट कशा केलास तूआ? अर काय पब्जी खेळतोय काय? पब्जी खेळतोय काय? हॅलो
हा
पब्जी खेळतोय काय म्हणलं.
नाही ते रील आहे.
हा हा हा
अरे ती काय ती पब्जीच अपडेट आले का नाही नवीन काय ते ना रोड कून अर ले बेकार पुड नारोडोचं नारोडोचं काही माहित आहे का तुला बघितलंच का?
नारोटो ऍनिमी आहे ना लेका बघितलं वन पीस बघितलय वन पीस.
काय नारोटो आर पुढन बंद आहे ना असं पळते ती जोरात फास्ट मधी.
हा
बिना गण घे
बाबा वन पीस वन पीस बघ वन पीस.
आणि मेलेलं कोणतं जिवंत होते?
थोडा सांगतोय काय वन पीस बघ, वन पीस.
काय विषय हे नेहमीच आहे.
भाव काय बघतोयस का भावा?
काय?
तु काळी पात नेतोस का?
नाही पहिलं पेत. आता नाही पित. म्हज दू नाही का दूध टाकून.
पेतजा भावा लय भारी लागते. व्यायाम करतो का रे तू?
लावलेली जीम बंद केली.
आरं जिम मध्ये नाही भावा मारायचा. का?
नाय बंद केली. त्यामुळेच तरच हे बॉम्ब झाली. पेपरची बॉम्ब त्यामुळेच झाली. पेपरची
जिम लावली, म्हणून तुझा विषय गेलाय व्हयं.
तस नाय विषय रं. अरे तो बेंचस बेक्कार होता माझा.
काय
आरं तो ह्यो नाही का वर? कुठला ती केमिस्टी ची लॅब आहे का नाही.
हा
सेमिनार हॉल आहे बघतो. सेमिनार हॉल. त्या कोपऱ्यातला आपण हे ज त्याच्या दोन नंबरचा वर्ग.
लेक्चर हॉल त्यो पाच. चार का पाच? हा कळलं. हा हा हा हा हा कळलं, दोन दार आहे ते कळलं.
त्या मागच्या दारात मीच. आणि पलीकडंन तीही पेपरच नाही सर बसते बघ सगळं. तिथ डिक्लेअर होतं बघ कोण कुठल्या वर्गांत अरं तिथंन शिक्षक, तिथंच माझ्यापाशी सारखं यायचं.
अर भावा जरा अभ्यास करायचा. पास व्हाया पुरता अभ्यास करायचा रं.
आरं पेपर लिहिलेलं की मी जास्त. पाहता येत नाही. बँंच वरच लिहिले भितडा वरचं ती पण नाही, तर काय आता करू?
अरे तुला एक माझ्या पेपरची एक फोटो कॉपी पाठवतो. अरे पेपर, मला मार्क किती ऍड केलेले नाहीत.
भावा तो असं म्हणतोय जोडीदार आहे माझा एक
हम्म.
बरं का.
हम्म.
एवढा मंद हे ना भावा तो.
हा.
आन् मीच माझ्या मागनं गडी, गड्याची माझी एन ओ सी झाली.
हम हो त्यांना सांगितलं की आण
आता माझं तर काय ग्रॅज्युएशन पूर्ण झालं गड्याचा कसा काय विषय राहिलत माहिती हाय काय गड्यानं फिजिक्सचा पेपर लिहीला बरं का
हम्म
गडी बॉक्सर बॉक्सिंग कर. खेळतो बरं का.
हम्
आणि हाय केवढा माहती आहे का त्यो ओवेसपेक्षा बारकाय.
होय.
हं हं आणि गडी एफ एफ वायला विषय कसा गेला माहिताय गडी फिनिक्सचा पेपर लिहीत होता. आणि कॉपी कॉपीतलं बघून लिहिलता र
हम्म.
आणि मॅडम आलि हं हं हं गड्यानं. अह ह ह गडबडीचे पेपर झापला कॉफी बी गेली पेपरा बरोबरच.
अहं हं हा परत. परत म्हणला आयला मी खेळतोय मी काय म्हणून पेपर दिलो म्हणतोय मी एफ वायची दोन्ही पण. सेम दिलंच नाहीतं बर का. कशाच्या मस्तीत आणि. प हं रत गेला बरं का पेपर द्यायला ती बॅकचं विषय सोडवायला. हम् ह गड्याच्या बेंचच्या खाली कॉपी घावली र
हम्म.
आणि अहं ह ह गड्या लीहाला तिथं होता ना त्या रूम मध्ये. ते यामध्ये स्काॅडला घातला बरं का स्काॅडला घावला आणि त्यांनी युनिव्हर्सिटीला बोलावल तर त्याला शि हीं हीं डांगेसर म्हणलं डांगे कोण ती डाकेसर डाकेसर म्हणलं. आरे कबूल हो. काय करत नाही ते नाय तु कबुल नाही झालं तर तुला लई अडवून धरणार. गडीचा झाला बर का कबूल. अहं अहं हं गड्यावर लावला एका बॅन्स बॅन्स लावला.
या हं घडीला यार लय वाढू शकतं
होय लगा काय हे
तुमच्यात तरी तसा कोन नसल दादा तुमच्यात तसा कोण नसल
आ.
तसा कोण नसल तुमच्या इथं
जा.
दादा झालं दहा मिनटं. दहा मिनिट झाली तिसरा कॉल लागतोय का बघू का अजून एक मघाचा फेल गेला ना
चालतय चालतय
ह बघतो हॅलो बघतो कॉल करून थांब बघ